हा बोला ना!
हम्म, हो येतोय तुला याचंय.
हो येत, ब्युटीवररच आहे का?
हा हा.
काय होगी आत्ता स्कूलवरून आली, सावी चाललंय मोघडकायचं काम.
ह.
हम्म.
तू साईड ला येऊन जे, आवाज येतोय त्या आवाज मिक्स होन मग.
बरं किता कता आहे?
हम्मम यतोय.
तू आज मला आंबेजोगाई बद्दल, माहिती सांगतो.
चश.
हम्म कुठे कुठे गेले ते तुम्ही, आंबेजोगाई मध्ये फिरायला असं?
आता आंबा जोगायला ना फिरायला भरपूर आहे. एक का आहे ना एक इथले एक संत आहेत, मुकुंदराज स्वामी म्हणून. त्यांच पण इथं समाधी वगैरे आहे आणि तसं आहे हा उन्हा आणि आता पावसाळ्यात तिथं हा नदी वगैरे आहे.
हम्म.
ते पाऊसा धबधबा पण आहे, एक महादेवाचं मंदिर आहे. तिथं छोटासा धबधबा आहे. पावसाळ्यात हिरवळ, असते मुकुंदरा स्वामी. संत कवी होते ना, त्यांचे इथ पाठशाला वगैरे ते आहे आणि त्यांची समाधी पण आहे तिथं. ताय भरपूर दिंडे आल्याय तिथे मंदिर. हो चालू आहे आहेत तिथे मुलं पण आहेत आणि तिथे कार्यक्रम पण होतात त्यांची पुण्य तिथी जयंती सप्ता बस्तर
हम्म.
आणि तिथं आता उम्म दिंड्या पण भरपूर आता ज्या पण दिंड्या आहेत त्यांच्या मानाच्या किंवा ठरलेल्या सगळ्या दिंडे्या तिथं येतात, भेट देतात काही मुक्कामी राहतात.
हम्म.
आपल्या, सगळ्या संतांमध्ये त्यांचं पण एक नाव आहे. त्यानंतर इथले दु मकुंद्र स्वामी हो देंडी पण मोठी अन इथे त्यांची आता पाच तारखेला निघाली अंबाबा त्यांच्या दि त्यांच्या पालखीचे दिंडी जाते, इथून
अ हा.
इथून आणि आता इथलं मेन म्हणजे इथली योगेश्वरी माता योगेश्वरी मात्या बद्दल तर, सगळ्यांना माहिती ऍक्च्युली योगेश्वरी माता ही. कुमारिका देवी हे आणि ती कोळी लोकांची देवी हे. म्हणजे आपली कोळी, लोकांची आराध्य दैवते. तर ती देवीची आणि जाक.
ती कारल्याची एक विरा आहे, ना कोळी लोकांची तर
ह, हा ती पण आहे, आता आपले पण नाही का? कोणी तुळजापूरच्या देवीला मानतं कुणी इकडच्या देवीला म्हणत पण अ ती देवीची ते काशी कि ते कोळी लोकांची देवी म्हणजे तिकडचे ललोकं जास्त तिला मानतात आणि ते जास् तिथं टुरिस्ट म्हणजे इथला जास्त दर्शना त्यांची गर्दी असते ऍक्च्युली काय आहे ना इथे जवळ परळी वई नाते ना तर ती अख्खे काशी की त्या परळी वैणाच्या महादेवाशी त्या देवीचं लग्न ठरलं होतं. तर तिथून त्या देवीचं सगळं वराड इथं लग्नासाठी आलं होतो. आणि त्यावेळेस सगळ्या ते तीस कोटे देव म्हणजे देवस्थ इथं त्या लग्नासाठी आलेली होते. पण ती देवीचा वराड वगैरे सगळं आंबाजोगायत आलं. आणि इथून फक्त चोवीस किलोमीटर अंतरावरच परवे वेग ना ते. आणि तेव्हाचे आपल्यासारखे डिस्टन्स त्यांचे, कमीच होते.
हा.
आपल्याला असं वाटतं, चोवीस किलोमीटर लांबे पण देवी तर होती आणि. परळ वैजनाथचे महादेव तिचं होते आणि त्यांच्या लग्नासाठी वारड इथं जमलं होता आंबाजोगई पण काहीतरी कारण झालं आता एक्झक् मला ते कारण एवढं माहिती नाहीये पण काहीतरी कारण झालं आणि ते लग्न स्थगित झालं ते लग्न मोडलच तर ते लग् तिनं मोडल्यानंतर देवीला राग आला आणि देवी म्हटली नाही मी लग्नासाठी आली आहे, आता मी माघारी जाणार नाही मी इथेच राहणार. आणि देवी इथेच स्वयं म्हणजे इथेच देवी स्थापन झाली. त्यानंतर मग ही देवी इथच आता तिची प्राण प्रतिष्ठा इथच झाली आणि इथंच तिला. पुजतात योगेश्वरी देवीचा फक्त मुख खोटा आहे जस आपला रेणुका मातेचा. याला गेलो आपण माहुर रा वगैरे कसा फ ग खोटामसत नथ वगैरे डोळे त्या टाईपच देवीचाथ मुखव बाकी शरीर वगैरे अशी पूर्ण, आपली सप्तश्रृंगी देवी आहे गडावरची. तशी देवी नाही ही फक्त मुखोटाच आहे, म्हणजे ती पण माझ्यामते ते जमीनीत जात होती राग रागात आणि थांबली ती, मी इथे स्वयंभू होतेय बुवा असं म्हणून. आणि पूर्ण दगडी बांधकामे. आणि एकदम गुहामध्ये जा गेल्यासारखं आहे म्हणजे आपण एखाद्या गुहेत जातो वैष्णोदेवीच्या. त्या पद्धतीने छोट सतमध्येध्ये मंदिर जावं लागतं आता त्या काम झाल्यामुळे ते वाटत नाही, पण त्या काळात असेल आणि आजू आजूबाजूला ज पाहिलं ना आजूबाजूला छोटे छोटे मंदिर पण आहेत. कारण की जे देव आले होते ना ते सुद्धा इथच काही दिवस राहिले. स्थायिक त्याच्याच बाजूला एक गणेश स्थळ आहे, तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तीत गणपती बाप्पा पण तित काही दिवस थाईक राहिले होते, मग तिथे त्यांनी तळं वगैरे त्यांना पण पाण्याची गरज वगैरे होती. त्या हिशोबाने तीथे एक छोटंसं तळ वगैरे आहे. अशी तिथे आख्या आहे आणि सांगता तिथे आम्ही अजून गेलेलो नाहीये. पण इथ मंडप होता तो जो, मंडप होता लग्नाचा. त्याला हत्ती मंडप म्हणतात, इथं तर तो हत्ती. ती मंडप जो आहे तो पण, पूर्ण दगडाचा झाला आहे इथे. आता ते पूर्वी आख्या का, असायच्या तर इथ हो तो होत आता पण आहे पण भरपूर म्हणजे हत्ती वगैरे. दोनचे सगळ जे होते ते, सगळे दगडाचे झालेलेत. मंडपच पूर्ण दगडाचचा झालेला आहे देव पण दगडायचे त्यामुळे छोट्या छोट्या देवांच्या दगडी मूर्ती त्या पण तिथ मिळतात आणि मोठे मोठे हत्ती आहेत, म्हणजे चांगले. दहा बारा फूट उंचीच्या हत्ती आहेत आपल्या दुप्पटच्या हाईट एवढ्या उंच मोठे मोठे दगडे हत्ती तिथांब आहे त्याला हाती मंडप. म्हणतात आम्ही अजून गेलो नाही पण ते तसंच आहे म्हणतात, आणि आहे ते पण थोडंसं आता. इथे आज जमा झाल्यामुळे थोडी.
पडझड झालेली ह. हम्म मुघलांच्या काळात जास्त हा. हम्म.
हा इकडे निज, इकडे सगळे निजाम होते इकड निजाम होते ना इकडे सगळे निजाम असल्यामुळे त्यांनी लक्ष नाही दिलं. ते आपल्या व याला.
हा आणि अजून उल्लूयेत.
तिकडून आ तिचं त तिचं माहेर तिकडचं आहे ना? त्यामुळं तिकडचे लोक त्या देवीला मानतात, हॅलो?
हो येत आवाज.
हम्म हम्म असं होय ते. अशा आखिका आहे आणि त्यामुळे पण परळी वैदनात पण जवळ आहे.
हा.
अं... इथे अजून एक महादेवाचं मंदिर आहे ते. हो, परळीला पण जाऊन आलो.
कोंडे नागनाथ पण जवळ आहे ना इथून?
परळ तरी भरपू भरपूर लांब आहे, हंड नागनाला व आमार चाळीस तास लागले होते ना आई. हो लांबी परळी काय नाही चोवीस किलोमीटर आ वीस हे. मिनटात जात माणूस, दर्शन तासा भरात तो म्हणतो तास दीड तासच.
ह.
ते कोळी लोक येतात ना, म्हणजे आता आम्ही गेलेलो. त्यामुळे हे ओवी गेली होती, ना नवरात्रात पण त्यांची गर्दी असते पण ते आला की. कुवऱ्या मुलींना खूप मानतात पुजतात, ते कुवारीच ना देविकानी की लग्न झालं नाही ना लग्न.
हम्म हा हा.
तर मग ते त्यामुळे कुवऱ्या मुलींना मानतात. माघे आम्ही गेलो दर्शन, म्हणजे मी नव्हतेे गेले मम्मी पप्पा आले होते तेव्हा ओवीच गेली होती. त्यांच्या सोबत तर ओवीला त्यांनी ड्रेस घेतला, बांगड्या आणि पूर्ण शृंगार असतो. बघितल पण एका माणसानी हो. आणि वरून पाचशे रुपये पण दिले. तो ड्रेस तिला छोटा झाला म्हणून, ठेऊन दिला सहावीला वापरू म्हटलं.
हम् हम. ह. चा नवरात्रात जाऊन यायचं मग.
हो नवरात्रात ते डे नाईट मध्ये देतात, आम्ही नवरात्रात रात्री जातो. हा रात्री दहा अकरा नंतर कशी गर्दी कमी असते ना. हो रात्री गाडी काढली की, मग रात्रीच जातो. मागच्या वर्षी म्हणजे रात्री जातो, म्हणजे आम्ही मागच्या वर्षीच गेलो होतो. हा नाते आहे, घरातच दाब पंधरा किलोमीटर ए दहा पंधरा मिनिटाच्या अंतरा वर, आहे दहा मिनट. गर्दी असतेच, नवरात्रात नवरात्रात गर्दी असते. हम्म बाई काय का नऊ दिवस पाय आता आम्ही तर, आमच काय. पोरांमुळे पॉसिबल नाही आहे पप्पांच्या पायामुळे इथल्या बायका जातात ना. बायका बायकांचा, ग्रुप सकाळी निघतो. चारला नऊ दिवस कंटिन्यू जातात, त्या पाई सकाळी चारला निघता. सहा वाजेपर्यंत दर्शन दुर्शन घेऊन, घरी मग बाकी सहा नंतरचे काम आपले. नऊ दिवस तेवढं ते करतात सेवा. आमचं कसं पोरीमुळे जमत नाही, म्हण आमचं नाही होत.
मी ना? आ.
हा.
कुलदेवींच्या पाय पडायला जायचो, आम्ही मंदिरात मालेगावला असतांना ना.
हा तुमच्या त माले गावला असतात, हा सांगतातना आई.
ह. आम्ही पण चार वाजता उठायचो, तयारी करून पाच वाजेशी निघायचो सात एक वाजेशी घरी. हम्म.
ते झालं, आपल्या दिवस दिवसाचे दोन. तास लवकर उठून देवीसाठी.
हा.
छान आहे, पण देवीचं मंदिर पण छान आहे.
हा.
हम्!
आम्ही पण येऊ मग देवीला, कधीतरी आम्हाला बोलवलकी.
या ना हा देवीला तर आम्ही सांगतो. या आत्याचं कसं अचानक, येणं झालं! तसं तुमच होवो. नाही तर तुमच्या आधी आमचंच तिकडं येणं होतं का काय?
तुमचं इकडे येणं व्हायचं आधीच आमचंच तिकडं येणं होतंय का काय. आमच प्रोसेसमध्येच आहे ना सध्या, डिसेंबर पर्यंत डेडलाईन आहे आमची बी.
असं आहे का, चांगलंय ना मग.
हम्म हम्म हम्म. डिसेंबरपर्यंत म्हणजे डिसेंबर सांगितलंय आम्ही बी आशा लावून बसलोय अजून. सहा महिने काय होतं काय नाही आज तर घरीच आहे तुमचे भाऊ. बरं वाटत नव्हतं गेलेच नाही.
अं...
मला म्हणे मला शार्प मला म्हणे मला शार्प सहा पावणे सातलाच निघायचे आहे. त्या मला सातची एस ती भेट म्हणे मी, एसटीन जाणार आहे. साडेपाच उठून स्वयंपाक बिपाक केला आणि ते गेलेच नाही.
हम्म. बरं वाटत नाही, मग काय.
हा.. आज झोपूनच आज आगं. पावणे काय उठले आमच्यासोबत जेवण केलं आणि झोपले पण. जरा कॉल कलेक्ट क क कट करते. हम्म.
हॅलो चालेल, बाई मग हॅलो.
चालेल हा, बरं हा..
हम्म हम्म. थोड्या वेळाने करेल नाही, तर आईच्या याच्यावर रुख आईच्या हेच्यावर. करते. नाही तर तुझ्या ह्याच्यावर लागतो की नाही लागतो काय माहिती. हम्म.